हॅलो हा हॅलो हा येतोय माझा तुम्हाला येतो का?
हो हो येतोय येतोय.
हम् हम
मग असंच बसले होते खूप दिवस झाले म्हणले तुमच्याशी बोलून. म्हणजे खूप दिवस झाले. म आपल्या भारतासारख्या देशामध्ये अनेक आपला भारत देश अनेक विविध परंपरेने अनेक विविध रूढीने नटलेला आहे म या विषयावर परंपरेबाबत ज्या काही आपल्या भारतामध्ये परंपरा आहे त्या परंपरेबाबत तुमची जी थोडी चर्चा करायची होती. तर त्यासाठी तुमच्याकडे दहा मिनटे आहेत का मॅम?
हो आहेत ान ते
हा म हा चल मी सांगते मॅम कसं म्हणजे. भारतासारखी म्हणजे भारतायी संस्क संस्कृती. मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्याला म्हणजे आपल्या भारतासारख्या देशामध्ये ब प्रत्येक संस् कृतीत मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्याला विशेष महत्व दिले. जसं की जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कार आणि परंपरा. पाळल्या जातात म्हणजे भारतासारख्या देशात अनेक ज्या काही परंपरा आहेत त्या आणि पाळ्ळ्या जातात या संस्कारामधील. आणि या क य संस्कारामधील. एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे कुठला आहे? सांगू का तुम्हाला तो म्हणजे नामकरण संस्कार. बाळाच्या जन्मानंतर त्याला ओळख देणारा, समाजात त्याचे स्वातंत्र्य अस्तित्व निर्माण. करणारा आणि त्याच्या जीवन प्रवासातील. सुरुवात दर्शवणारा हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे असं म्हटलं जातं. मग जसं की आपल्या भारतासारख्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत त्या परंपरापैकी नामकरण सोहळ्याची जी काही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत चाललेली आहे म्हणजे! चालू आहे म्हणजे आजपर्यंत ती चालू आहे खूप मोठ्याने हा नामकरण सोहळा. हा ठेवला जातो मॅम. म्हणजे नामकरण सोहळ्याला एवढं विशेष असं महत्त्व का दिले कारण का. अ म्हणजे आयुष्याचा प्रवास म्हणजे ज्याचं म्हणजे ज्याच्या. ज्याच्यामुळे आपली ओळख निर्माण निर्माण होणारे आहे असा म्हणजे जो काही आहे. तो नामकरण सोहळा. होणार आहे त्याच्यामुळे आता आपल्याला एक नवीन ओळखशी भेटणार आहे. आणि एक न आपल्या आयुष्याची एक नवीन सुरवात. होणार आहे आपल्याला म्हणजे एखादं जेव्हा बाळ जन्माला येत. त्यावेेळे त्याला नाव नाव ठेवत नाही आपण त्याला कसं म्हणतो. की बाळ म्हणतो आणि एकदा पिल्लं असं म्हणजे त्याला त्याला नाव असं दि दिलं जात नाही. मग तबाळाला आपण म्हणजे. टोकरण नावाने अगदी पिल्या वगैरे सोनू मोनू टोनू असं हे जे. काही नाव आहेत त्या बाळाला आपण अगदी म्हणत असतो मग त्या बाळा. चं नाव आपल्या अगदी म्हणजे लवकरात लवकर ठेवावं यासाठी अनेक लोक म्हणतातात की बाबा. दडेड महिन्याचा ठ वा. तीन महिन्यांनी ठेवा म्हणजे लवकरात लवकर जेवढं आपण तुझं नाव ठेवल. आता आजी म्हणजे पूर्वीच्या म्हणजे आजी वगैरे काय सांगत होते की. हा की लवकर न ठेवल्यान बाळाला बाळस वगैरे येतं म्हणजे असं जे काही म्हणजे. म्हणजे बांधलं आहे ज्या काही म्हणजे श्रद्धा म्हणा श्रद्धा आहे त्याच्या. सुद्धा खूप आहेत. मग असं म्हणतात की म्हणजे आता लवकर नाव ठेवा मग की कॉन्सेप्ट म्हणजे. एक एक बाळाचं वजन थोडं कमी असतं मग बाळाचं वजन थोडं कमी असल्यामुळे लवकर त्याचं नाव. ठेवलं जात नाही मग त्याला तीन वाहिने म्हणजे त्या थोडा वेळ घेतला जातो. माहिकी का आणि बाद थोडंसं म्हणजे सदृढ असतं म ते वजन वगैरे छान असतं म्हणज त्याला म्हणजे. सारखा आजार वगैरे काही होत नाही. चला बाबा लवकर दीड महिन्यानी ठेवूया मग असं जे काही नामकरण सोहळा आहे. हा म्हणजे लोक ठेवत असतात आणि जस की. तुम्हाला म्हणले भारतीय संस्कृती एक नामकरण केवळ ही एक औपचारिक प्रक्रिया नसून. ते धारमिक सांस्कृत. सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची परंपरा मानली जाते.
हो आप आव का. हा एखाद्या बालजीवाला एक नवीन ओळख मिळते आणि. जास्त वेळ्यामध्ये आपण आपलं. थोरा मोठे म्हणजे आपले शिवाजी महाराज म्हण संभाजी महाराज म्हण छत्रपती लोक त्यांचे. पाळणे खातात. विविध प्रकारचे नृत्य करतात या सगळ्या रूढी परंपरा आहेत ना. ह दरबज यूज करतो आणि ह्या सोहळ्यामुळे आपली. जी अ आपली जची नातेवाईक असतात. नातेवाईक असतात आपली फ्रेंड्स कवा आपली फॅमिली सगळी एकत्र येऊन. आपला हा खूप मोठा सोहळा छान होतो आणि एखा.
हो हो हो ओळख मिळते हो म्हणजे हा खरंच की तुम्ही म्हणला. क. सगळी एकत्र येतात ह्या सोहळ्यामुळे म्हणजे म्हणजे लांब लांब असलेली व्यक्ती. पण आ्ही प्रत्येकाला कॉल करत असतो आता हे म्हणजे दोन हजार सव्वीस एक. कलयुग आता म्हणजे आता खूप मोठ्यानी लोक जे काही कार्यक्रम आहेत. म्हणजे प्रत्येक कार्यक्रम हा खूप मोठ्याने घातला जातो अगदी म्हणजे म्हणजे. तर. इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघतो व्हिडिओज बघतो की बाबा हा खूप छान पद्धतीने. जे काही डेकोरेशन पद्धती असेल किंवा अ खूप. म्हणजे खूप छान पद्धतीन जे काही सजावट असेल म्हणजे बाळाला ते नेण्यापर्यंत एंट्री असते, एंट्री नंतर मग ते फळ वगैरे,,, जे काय म्हणजे, त्यांची खूप म्हणजे आता, खूप म्हणजे काळ बदलल्यामुळे ह्या सोहळ्या, विशेष असं महत्व दिलेलं आहे.
हो नाम पद्धती अशी आहे की, हा... त्या पद्धतीनुसार आपण, आपले जे देवधर्म आहेत, म्हणजे आपल्या जडे शंभू म्हणा. शभुदेव म्हणा गणपती म्हणा यांचे विविध प्रकारची नाव आहेत त्या नावा पण आपण एक छानपैकी मिनिंग. फुल नेम आपल्या बाळाचा ठेवू शकतो... हा असं देवांचा पण फ्रू ती अ... त म्हणजे प्रत्येक नावामध्ये प्रत्येक कार्यक्रमला एक हे तो असत छान प्रकारे, धार्मिक आपल्या देवाचा सनातन धर्माचा,
होय होय म्हणजे हातस. तुम्ही म्हणला की, हा धार्मिक म्हणजे धार्मिक नाव दिलं जातं. म्हणजे जसं की आता, अ... शंभ गणपतीच जसं की, शंकराचं मग शंभू रुद्र. ह्या प्रकारची जी काही नावं आहेत. त्या म्हणजे बाळाला ठेवलं जातं. म्हणजे त्या, म्हणजे देवाचं हे असं, म्हणजे की देवाचा त्या देवाचा आशीर्वाद त्या माजे बाळावर, सदैव राहू दे. म्हणजे जास्त आपला म्हणजे, हिंदू धर्मामध्ये अनेक द हे, म्हणजे देवाना मांनलं जातं, देवाची खूप पूजा केली जाते. मग जो त्या देवाला जसा पुजेल तसा त्या म्हणजे, त्या नावानं त्याला, आता स्वामींची भक्ती जो काही स्वामींची भक्ती करतोत. कि मग स्वामीनी नाव ठेवा, स्वामी नाव ठेवलं जातं.
खूप भक्त पण आहेत. तुम्ही पण खूप मोठ्यासे बघता आहात, ते मला ऐकून माहिती आहे.
हो खरंच म्हणजे, खरंच म्हणजे, स्वामींना खूप मानणारे आता म्हणजे, स्वामींचे जे काही भक्त आहेत. ती खूप मोठ्या प्रमाणात, वाढत चाललीत आणि ते म्हणजे आ मी जास्त करून इंटरनेट,, हाल मी जास्त मी इंट
चढवत आला त्य ते पण मला माहिती आहे. तर मी त्या.. वेळी तुम्ही स्वामीवर खूप विश्वास ठेवला तर ह्यामुळे तुम्ही आजपर्यंत,, टिकवू शकला. तुम्ही ठाम राहिला, हे सगळं मला ऐकून माहिती आहे. मी तुम्हाला बघितलं होत. एक सिच्युएशन मध्ये, अ ते खूप भयानक दिवस होते. पण त्यामध्ये पण तुम्ही स्वामीना फक्त विश्वास, येऊन, तुम्ही सगळ काही शिकला. याच खूप मला कौतुक मस
हो मॅम, खरंच म्हणजे आता तसं सांगायला गेलं तर, ही जी काही परंपरा आहे. ती पिढ्याने पिढ्या चालू आहे. आणि म्हणजे तस सांगायला गेलं की, ही जुनी परंपरा असून म्हणजे आजही आ,
हो शिवाजी संभाजी महाराजांच्या काळामध्ये म्हण अ जे म्हणजे जे आपलं.. अ युग होती, सतीयुग म्हणा द््रवापार युग म्हणा, या सगळ्या युगायुगात चालतायली ही परंपरा आहे. ती परंपरा तुम्ही एवढ्या छान पद्धतीने मला सांग. ताई आम्हाला खूप छान वाटतय. हे आपली जी परंपरे बद्दल, तुम्हाला एवढं छान नॉलेज आहे. आणि तुम्ही त्याच्यावर एवढं छान बोलताय ना, मला खूप छान वाटत. तरी तुमचं म्हणन,
हो मॅम हो म्हणजे नाव काय असतं. हे एखांद्या व्यक्तीचं प्रतीक असतं. म्हणजे त्याला, त्या प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावामुळेून निर्माण होणार असते ना. त्यामुळे बाळाचे निव नाव निवडताना कुटुंबीय विशेष काळजी घेतात. मॅम, आणि नावामध्ये व्यक्ती, तिच्या संस्काराचे, संस्कृतीचे, धर्माचे आणि कुटुंबाच्या अपेक्षाचे प्रतिबिंब लिह दिसून येते जस की की प्रत्येकांच्या प्रत्येकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात प्रत्येकांचं म्हणजे आता म्हणजे एक एकांच आता एका बाळाला नवीन नाव द्यायचं आहे म्हंटल्याव त्यांच्या डोक्यात आधीपासूनच प्लाॅन सुरू असतात जसं की आता बारशाला बारशाच्या अगोदर त्या घुगऱ्या हे करणं त्या आता आपण जरी सहज जरी म्हणजे कुणाची बाजू आयकायची झाली तर म्हणजे नाव वगैरे
आपल्याला हा पारंपरिक रूढी परंपरा म्हणजे मोस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये जर बाळाचा पाळणा पाळणा किती पण मोठ्या प्रमाणात जर पद्धतीने जर बारस केलं तर ते पाच जे टोप ीज असतात ज बा असते काय असत तोबीज असतात ना त्या पा टोपडे टोपडे बाळाचे जे टोपडे असतात अ
ते सुद्धा बांधले जातेत हो पा हा पानाला बांधले जातात मग खाली जी काही विडे आहेत ते मुटके वगैरे ठेवले जातात त्याच्यावर
कि ते आती आतीकडून पहिला तेचं कानर
हो
हा त्या हेच्यामध्ये आत्यांना खूप मान असतो सन्मान असतो आत्तीनच नाव ठेवायचं असत ना तर ते सगळ्यांच्या मतानुसार ठेवू शकतो स्पेशली खर त्या फंक्शन मध्ये त्या प्रोग्राम मध्ये ना आत्तीला खूप सन्मान म्हणज ते सगळं आत्तीच आत्तीन करायचं असतं
हो हो खरंच खर म्हणजे जे काही ते तो दिवस फक्त त्या व्यक्तीचाच असेल असं त्या म्हणजे भार भारतीय संस्कृतीची जी काही परंपरा आहे त्या व्यक्तीचाच म्हणजे तो मान आहे तो ठरवलेला आहे, तो आजही आपण त्याच व्यक्तीला म्हणजे तो आत्तीलाच दिला जातो आणि अशा पद्धतीने जे काही आपलं म्हणजे नामकरण सोहळा आहे तो आपण अगदी उसत आहात साजरा करत असतो बा अगदी म्हणजे खूप म्हणजे बा कं आता एकण गरीब असतात एक एकजण श्रीमंत असतात जो त्या ज्या ज्याच्या पद्धतीनं ज जसं दरम्यान तसं तो त्याला म्हणजे काही ना काहीतरी गिफ्ट्स वगैरे देत असतात अगदी म्हणजे कपडे आणि जसं की सो तर जास्त करून सोनं घेण्याची
हो या पद्धतीमध्ये सोनं हा लहान बाळाला सोनं पण केलं जातं तुम्ही जे पण मला नामकरणाची पद्धत समजावून सांगितला हा जे प्रोग्राम आहे या प्रोग्रम प्रोग्राम त एवढ्या छान पद्धतीने मलापष्टी करून दिला त्याच्याबद्दल खूप तुमचा आभार माने कारण मला एवढं मी करणार लिहिण नाही त्याबद्दल मला एवढं माहिती नव्हतं माझी सिस्टर्स माझ्या वहि वगैरे त्या म्हणजे आहेत पण त्यांना एक एक मुलं आहेत ह्याच्यामुळे मला थोडंफार माहिती आहे तर तुम्हाला ह्याच खूप नॉलेज आहे ते मला ऐकून खूप छान वाटत आणि मला मी खूप छान लक्षात ठेवाला आ मला काहीतरी नवीन शिकायला भेटलं या्यातून
हो हो ओके बाय थँक आपण पुन्हा अशा नवीन नवीन विषयावर बोलू चर्चा करू ओके बाय हा
जर इन फ्युचर मला कधी पण गरज लागली तर तुम्हाला मी हेल्प तुमची हेल्प घेईन मी या विषयी
बघ बघ अजून चालूच
ठीक आहे थँक्यू..